हॅलो.
हा, येतोय काय आवाज?
येतोय का आवाज?
हो, मला येतोय तुमचा आवाज, तुम्हाला येतोय? हॅलो.
चालू राहू दे. म, खा आता, नाही का म्हणून. हॅलो.
हॅलो.
चालू राहू दे.
हां, हां.
कट नको करू मी काहीतरी बोलत राहते वाचत राहते.
हा नाही करत कट.
मला आवाज नाही येते.
हा, मला येतोय तुमचा आवाज.
दहा मिनिट राहू दे!
हां! !
नाही आवाज नाही य ते! आता येतंय!
हा येतोय आवाज! !
हा! आता आला बापरे! ! आत्ता येतोय बोल! !
ह हः! !
अगं मगज पाासून आवाजच नव्हता येत! मी म्हटलं आता काय करावं ते र! !
रेंच! !
करणार होती माहि ते का च! मी रेकॉर्डिंग मधले, ते स्क्रिप्ट वाचणार होते एक
हम हं! हम्म! काय आवाजच रे! ! च लई प्रॉब्लेम आहे माझ दोन कॉल असेच गेले. एक झाला फक्त व्यवस्थित.
माझे पण तिन तिनी तसेच गेले ना माझे आता हा! हःह! ! अगं पण ते आपल्याला! ! तेच नाही पण आपले आठ?
काय म्हणताय?
अठरा कॉल तरी नीट झाले पाहिजेत!
हा एकशे ऐंशी मिनिट तरी झाले पाहिजेत व्यवस्थित.
ह तेच तर
हो ना?
का का?
बाकी चहा वगैरे झालं?
नाही एवढ्या लवकर साडेपाच ला घेतो आम्ही!
साडेतीन कुठे चार वाजले! नाही मी आणि!
साडेपाच ला घेतो. दोघ आम्ही
हा उशिरा बरोबर! पाऊस आहे काय तिकडं
नाही मग येतो जातोय ग आता ऊन पडलं बघ! आणि मगाशी तर एकदम जोरात पडत होता.
हा! मगाशी इथ इकडे पण ऊन आलेअहो!
तेच ना इथं पण ऊन आलं आता हो ना?
ऊन आलं की, जरा बरं वाटत हो! तेच करत बरं!
छान वाटत! हा हा!
हा तुम्ही काय म्हणताय बाकी? तब्येत आहे का बरी?
केलय म म्हंटले आ! ! फोन कर
हा मग मी पण तेच केलं म्हणलं फोन करू जरा. बघू, तरी पेमेंट काय दाखवत नाही तो कुठलं प्रोसेसिंग मध्ये. कारण की अजून चेकच केलं नाहीत न टाक्स काय म्हणताय.
टाकेलजन आलं त येऊ शकता आभी, नही, नही, ह्याच्यावर चांगलं आपण चुकलो तसं हे नको चुक ह्या यांच्या वर बंद करायला.